लो
हॅलो!
हॅलो
हा बोल बोल, अला आला, अला आला,
कॉल केलाय नीम नाही केला म्हणून सांगाय
हा हा, आले आत्ता आल्या आला उचललाय बुक्कीच घालीन
काय चाललंय म्हण
अभ्यास.
अभ्यास हो कुठला, कुठला, टॉप घेतला आहे.
त्यो, काल काय पाठवलेलं मला ते रिलेशन, ब्लड रिलेशन. येस. ब्लड रिलेशन
ब्लड रिलेशन, ब्लड रिलेशन
तेच कि ब्लड रिलेशन म्हणलं की मी.
मी आता शोधलो, मग ते हे मिळालेलं मला. काय बरं? ते आपलं वेनाई ग्रॅम मग परत आनी नाही समजना काय डोक्यात जाईना? म्हणून हा म्हंनुन
मी देवू.
बंद करून ठेव
मी ते अजून बघायलाच नाही.
हॅलो.
मी ते अजून बघायलाच नाही म्हणलय, वेंडाय ग्रॅम.
आ नाही मी लेक्चर शोधा, मिळाल नाही मला. मिळालेलं पण डोक्यातन गेलं म्हणून आणि परत ठेवलो गुंडाळून.
हम् चाट जी पी टी ला तेन मिळतय काय बग?
चाट जीपीटी उपोगाच नसतंय, डिटेल मध्ये ते एक्सप्लेन कर आता ब्लड रिलेशनच्या कशा कन्सेप्ट क्लिअर झाल्या आपलं हेच पण व्हायला पाहिजे नाही, कशाच वेन डायग्राम, बाकीच रिजनिंग. बाकीचं सगळं.
नाही नाही ह्याच्यात पण येतय, की डिटेल मध्ये असं का?
नुम्रिकॉल. न्युम्रिकल तो काल चा वाला कसा बघ? न्युम्रिकल सगळं सोडवून दाखवला हाय तसं.
तसं पण मिळतय खर, तेला लई वेळ लागतोय.
ते कस तेवढं, एवढं डिटेलमध्ये येत नाही. ते कालचा बघ चार तासात तेन परत ब्लड रिलेशन बघायला लागणार नाही एवढं क्लिअर करून दिलय.
वय तिथ बऱ्या पिकी हाय.
पैकी नाही बा, एक नंबर हाय. तेच ते
आम्ही पूर्ण बगायचा हाय ना अजून
तेच रे म्हणजे स्टेटमेंट असतात, त्याच दोन तीन स्टेटमेंट असत्यात. त्यात आणि त्याच खाली कनक्लुजन असतय बघ. आणि त्यात म्हणजेे कन्क्लुजन बरोबर हाय तिथ फक्त ॲनसर द्यायचं असतय असं. मयययय
हा व्हय.
तु नुस्ता हुं हुं करू नको, तुला काय ऐकू यायलाय का माझं? गावात.
मला यालय आवाज, तुला येत नसल माझा आवाज.
तुझा आवाज मला बरोबर यायला लागलाय. आमी काल रेसिपी डिस्कस केली.
मग तुझा बी यालाय की मला
त्यात डिस्कस केला, सगळ डिस्कस केल आमी.
कस कसली रेसिपी?
टॅमॅटो राईस, टॅमॅटो राईस. अआइइईईउऊ
आसल पण काय असतय?
आता होय आसं, आता तेच्यात दहा मिनिटं कसं पण करून बोलायचं हाय ना, मग काय बोला बघायचं. मग असं काहीतरी विषय काढायचे आणि बोलायच.
नाही बाबा मी तर मी. काय केलं पहिला. सिलेबस काढला.
कसला असेल सिल्याबस.
त्या कोल इंडियाच्या पेपरातच की.
काय आहे त्याला सिलेबस.
तुला फोटो पाठवला की.
क पाठवलाय मला माहिती नाही सांग ना एकदा.
दाबा आता वईर बाघाय पाहिजे मला.
असं. रिजनिंग वगैरे क्ांटिटेटिव्ह प्टीट्यूड वगैरे यातलं काय नेमकं असं विचार. रा नी नििकला.
त्यात बेसिक इलेक्ट्रिकल आहे नेटवर्क त र आहे इलेक् क्ट्रिकल मशीन आहे पॉवर सिस्टीम आहेत.
म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे होय सगळा.
हा.
मला वाटलं काय आपलं हेय वाटत ऍप्टिट्यूड आहेय वाटत.
एऍक्टिट्यूड पणय की.
पण जादा करून मी इलेक्ट्रिकल वरतीच असणार फुकट अकराशे रुपये वाया घालवलं सोडं आपण.
येशहाणेशंभर मार्काचा इलेक्ट्रिकलचा पेपर आहे शंभर मार्क. का जनरल नॉलेज आणि अप्टिट्यूड रिझनिंगचा पेपर.
म्हणजे दोन पेपर एकत्रच असणार काय.
एकत्रच एकत्रच असणार.
इथ दीड तासात सीईटीचा पेपर पूर्ण होईन झालेला माझा. तिथ दोन तासात ते काय पूर्ण होणार आहे. मग ते काय दीड तासात शंभर मार्क दीड तासात शंभर मार्क असंच की.
होच किंमा.
मग होत एवढं पूर्ण.
होईल तेवढं करायचं.
मला तर काही वाटत नाही होईल असं पूर्ण. माझं तर काय होत नसतय पूर्ण.
त्यात कॅल्सी चालत नाही.
कॅल्सी चा. परवा पणत चालतच नव्हती. बाई हो तीच घेऊन आलेली कॅल्सी आणि ती काय सांगितली त्या सरांना. कि मलाई कॅल्सी घीऊन.
आवाज कट झाला तुझा.
हॅलो!
कोण मॅडमने काय सांगितलं.
हा कोण मॅडमनी तिला. कोण मॅडमनी सांगितलेलं वाटत.
नाही नाही कॅल्सी चालत नाही.
हा मगगैवडत नाही.
तुम्ही अऍक्टिट्यूड आणि रिझनिंग त्या कॅल्सीवर दनादन सोडवशीला की.
ज म्हणून आ आणि म्हणजेला पण इच पेपर म्हणजे अ पेज फक्त आपण वापरायचं अस हॅलो हॅलो हॅलो